हॅलो
हा बोल की काय कराल्यास? काय नाही बसलोय तू
मी जेवण वगैरे झालं हम्म चालू आहे
येणार होतीस की आल नाहीस खरं आज
नाही आलो ह
हम ह ये येणार आलीस तर नंतर न हा
चालाय
बाकी काय नाही बघ मी निवांतत बसलोय ते आमच्या इथ गणपती तेन बनवतात नाही मग ते बघत बसलोय
हम् हम् तेच म्हणत आपल्या भारतातल्या रूढी परंपराबद्दल तुला सांगते मी
हा हा बोल
हम्म आपल्या भारतात काय आधिक प्राचीन काळापासून अनेक रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत भारताची संस्कृती आपल्या विविधते नटलेली जाय
होय त्यामुळे प्रत्येक देशात धर्मात आपल्याबद्दल आहेत वेगंवेगळ्या प्रथा
परंपरा त्याच्या मागे काय वैज्ञानिक कारण आहेत धार्मिक कारण आहेत काय हम
हम्म हा
आता जस कि समज नमस्कार करणे दोन्ही हात जोडून नमस्कार करणे काय पडणे हाय जर आता आपण दोन्ही हात जोडून पाय पडलं तर आपला शारीरिक संबंध आणि स्वच्छ त्या मुळे
होय, होय
पाय पडणे काय चरण स्पर्श
हा हात जोड नमस्कार करणे म्हणजे आदरच वाटत तर नाही आपल्या पुढच्या माणसाच नाही आपला हम्म
काय पडणे त्यांचा आशीर्वाद भेटतय आपल्याला
होय
आदर होतोय त्या एक प्रकारचा तो
होय आदर निर्माण होतोय त्यांच्यात
आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्याच पाय पडतोय आपण
होय लहान व्यक्तीच काय नाही
लहान मुलं परत असे व वय झालेल्या व्यक्तींच्या पाया आपल्यापेक्षा मोठ्या त्याला पण काही कारण आहेत परत आपल्या तिथे तिथथे भव हे एक म्हंटलं जाते हम् पाहुण्यांचं स्वागत भारतात पाहुणा म्हणजे एक देवच आहे देवत मानलं जाते पाहुनांनी
आणि प्रत्येकच्या घरी पाहुना आल्यात की आपण आदर सन्मान करतोय त्यांचा मानपन करतोय हा
मानपन असू दे त्यांना आद्रण आपण घरी बोलून त्यांचं मानपन वगैरे केला जातो
केला जातोय होय
हम्म आता धार्मिक ब धार्मिक काय आपण आरती पूजा देवांची ही करतोयच
होय धार्मिक म्हणायला गेलं की देवदव तच
आलं होय उपवास धर वेगवेगळ्या वार्या आता जसं की सोमवार मंगळवार एकादशी ह्या दिवशीच जास्त करून हे केलय त्याची कारण देवासाठी अस धरत नाही ते काळात लोक कस आपल्या पचन क्रयेसाठी सुद्धा ते करत होतीत विश्रांती मिळत मिळत होती त्यासाठी आणि आपल्या इथ नद्यांना तर काय अं गोदावरी परत गंगा नर्मदा यांसारख्या आपल्या त्याला आपण का मानतोय
माता मानतोय केली एक पवित्रच नाही ते नदी म्हणायला गेलं तरी पण ते पवित्रच त्याच्यामुळें आपण त्यास्नी होय होय ते
हम्म
त्याच्याशिवाय आपण नाहीच आहे नाहीच हाय हा ते तर आहेच हा परत गाईला पण गोमाता मानल जातय त्याची आपण पूजा करतोय ती पण एक देव देवता - एक तास झाली गाय म्हणायला गेली
गाय म्हणाय होय
ते पण धार्मिक कसं झालं असं आपण
ता वैज्ञानिक बग तुळशी ची पूजा करतोय आप पण प्रत्येक हिंदू दारात अंगणात तुळशी ती आहे च आप -
आणि तुळशी ना आपल्याला कस आरोग्य आपलं चांगलं राहतय हमम होय
ह आणि ती चोवीस तास आपल्याला ऑक्सिजन देत्या् हम् म्हणून ती चापण जतन करतोय
आपण त्याची पूजा पण करतोय. परत त्याच्यापासून आपण आपल्याला म्हणजे औषधं औषध पण भेट ते म्हणजे आपण आजारी पडलो समज जरी आपल्याला खोकला वगैरे लागला तरी आपण त्याचा काढा वगैरे
तोय होय. होय ते पण हाय ते पण शरीरासाठी चा चांगल असतय खोकल्या साठी ते म्हण.
होय. ते सगळ्यांसाठी ते चांगलंच आहे होय.
हम्म. म तेच आणि काय आपल्या देशात काय ते आपलं पूजा म्हण पूजा तर, काय सगळीकडे केलीच जाते हम्म. आणि तो आणि सण आलीत आणि आपल्यात मेन म्हणजे क जेउ ताना खाली बसून जेवत्यात.
होय होय.
हा.
त्याच्या आधी प्रार्थना करायची, श्लोक म्हणायचा असतोय त जेव्हाय च्या आधी त्याच्यानंतर, नमस्कार करायचा जेवून झाल्यानंतर आपण ताट ताटामध्ये हात कधी धुवत नाही, बाहेर जाऊनच धुवायचं ताटात कधीच हात धुवायच नाही कारण आपन ज्या ताटात जेवतोय त्या ताटात कधी हात धुवायच नसतंय तेज्या नंतर आपण जिऊन झाल्यानं
महम्म हम्म होय, आणि आधी आपल्या खाली बसून जेवण्याची पद्धती ही काय पचनक्रिया सुधारत्या परत शरीराची अ म्हणजे मृदा चांगली राहत्या ग.
हा.
आणि आधीच्या काळात कस रात्री नाही तांब्याच्या आणि आधीच्या काळात कस रात्री कने तांब्याच्या पाण्यात अस पाणी ठेवायची त आणि ते सकाळी उठून प्यायचं हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर होत नाही त्यामुळे
कारण कस आहे तांब्याच्या पाण्यात आत मग तांब्याच जेवढं आहेत व स्तू त्यातलं जे आपण खातोय त्या आपल्या आरोग्यासाठी चांगल असतंय म्हणून आधीच्या काळात ना तांब्याची अस जी पण वस्तू असल तांब्याचीच असायची त्या मनजे काय पण असू दे जेवण वगैरे पण करायच असेल तरी पण तांब्याच्या भांड्यातच करायचं.
होय चांगलं होत आणि तेच कणी फायद पण भरपूर होतीत आणि ते रात्री भिज रात्री ठेवायचे आणि सकाळी उठून प्यायचीत
प्यायचं हा ते पाणी प्या पिलं की आपल्याला जरा शांत वाटते गारवा
गारवा वाटतेय आणि सकाळी उठून पाणी पिणं हे शरीरासाठी चांगलंच आहे एक एकतरी तांब्या पाहिजे सकाळ
होय
आणि आता कौटुंबिक संद
आता हे कौटुंबिक सण म्हटलेस तू ते पण कस साजर केले जातय आपण त्यावेेळेस आपलं कुटुंब एकत्र येत त्यावेळेस पण आपल्याला भारी वाटते ज्यावेेळेस आपलं कुटुंब आपल्या सोबत असते कुठलं तर सण वगैरे त्यावेळेस आपण एकत्र येत
होय म्हणून
त्यामुळे कौटुंबिक सण आपण करतोय आणि त्या आपल्या अगदी म्हणजे आपली जी आधीची पिढी होती त्यावेळेस पासून चालत आलेले ते सण आहेत तेच्याम ते पण आता करतो
करते आता दिवाळी असू दे होळी गणेश उत्सव दसरा ईद क्रिसमस बैल बैल पोळा यासारखे सण आपण एकत्र येऊन साजरा करतोय हम्म ह्यात एक समाजाची एक भावना वाढते त्या नाही त्यामुळं आता आणि आधीच्या काळात कशी प्रत्य ती ब एकत कुटुंब ज म्हणजे एका घरात राहत होती आपल्या भारतात ते एकत्र कुटुंब पद्धत होती इत्यादी
आधी होती पण आता कस झालं आता कस झालं गाव म्हणजे शहर सुधारलं शहर सुधारलं म शहरात सगळे गेलीत कामाधंद्यासाठी
होय
त्याच्यामु गाव गावाला कस येणं कुठला तर सण असला कुणाच तर कार्य अक्रमास लालात त्यावेळेसच यायला भेटणार आणि त्यावेळेसच कुटुंब एक
ु होय कुटुंबे आणि ती पद्धती चांगली होती त तसं बघायला गेलं तर आपुलकी होती नात्यांमध्ये हा परत प्रेम घट राहत होत आता ती पद्धत नाहीशी झाल्यात पूर्ण नाही झा आ लोकांना कस चार अ माझी म्हणजे असं माझी दोन मुलं माझा नवरा माझी बायको एवढंच झाली
हा होय ते कस झालं कुटुंब फुटलं नाही कुटुंब वेगळं झालं ती तिकडं गेली आपण तिकडं राहिलो त्याच्यामुळे सगळं विस्कळीत झाले नाही त्याच्यामुळे आता कस आपलं ते आपलं कुठ कुटुंबा असं म्हणणार त जास्त झालंत ह जगात
पण आता एवढी तर प्रथा राहिली की सणांना एकत्र येण्याची
म्हणून काय सण हे. ह मग ते कोणतं पण असलं आप छोट सण असल
हम्म करा आणि सणा ह एकत्र त्यात हे तरी आपल्या भारतात म्हणजे आता तरी सध्या तरी चालू आहे आणि चांगलं आहे तसं बघायला गेलं तरी प्रेम वाटते माया पुुलकी सगळं एकत्र येऊन काहिलं तरी प्रेम एकत्र ते ना आपलं हम् आणि आता माणसांचे दृष्टिकोन बदलला नाही बघण्याचं
बदलल्या आजूच्या परंपरा त्यांनी विसर ली जे पण ते आ सून चालत आले ते सगळं विसरले म्हून आपणच आता करायला
होय ते की पुढची पिढी जी येणार आहे ती आणि आपल्या पिढ्या पिढ्या एकाच्यात आधी आता तस बघायला भेटत नाही हम् होय हम्म हे पूर्वी पद्धत होती आता तसं कोण बाहेर कामासाठी गेलेली आहेत ना त्यामु कोण येईलच असं नाही तिथंच त्यांनी घर बांधून वगैरे राहिलेले आहेत लोक
ते
प्रत्येकाचं गावाकडे घर असेल अस. नाहीच आहे. हम् चालते तुम्ही तुमचा मला वेळ दिला थँक यू हम् हा.. हम्म